हं आवाज येतोय का?
हा नाही एकवीस भाज्या कुठल्या म्हणाली तू
एकवीस भाज्या मिक्स आपले चवळी मटकी, ती कट धान्य पण मिक्स करायचे त्यात सगळे अन परत पालेभाज्या ते सगळे. मटर फक्त वांग नाही घ्यायचं, वांग आणि कारले बाकी सगळ मिरची ते सग सगळ टाकायचे, एकवीस भाज्याची भरती करायची.
हा!
हं ते मिक्स भाजी करायची.
म कसं त्याला म कांदा हे टमाटर टाकून फोडणी देऊन बनवत्यात. की कस वेगळं वेगळं.
का-कांदा पण नाही वापरत कांदा आणि लसूण नाही वापरत, आदरक सगळं घेतो. फक्त कांदा लसुन नाही वापर.
हा!
हूं!
आता की नाही.
फोडणी टाकून त्यासून हा मसाला टाकतो सुकी भाजी बनवतो. मिक्स भाजी सुकी असते ती हो छान लागते खायला पण टेस्ट लागते. एरी असं बनवतो मग ते टेस्ट नाही लागत टेस्ट
नाही देवाच्या याला म्हटलं गणपती
हम्म हम्म हो ना
म कधी आणलेल्या दिवशी गणपती हे करता कि विसर्जनच्या टायमाला करताय.
नाही आणलेल्या दिवशी जेव म्हणजे जे देवाला नैवेद्य दाखवता ना त्या दिवशी दुपारी तेच संध्याकाळी बनवतो.
आणि मग काय त्याच्यासोबत ते नुसत भाजी भात
नाही पोळी एकवीस भाज्याची मिक्स भाजी पुरणपोळी असते.
हा.
हम्म
वरण भात खात.
पूर्ण मोदक पण असते भात वरण
हा हा
हम्म
हम्म हम्म
ते एकवीस भाज्याची भाजी
हो.
एकवीस भाजीचाच मान ये.
अच्छा मग ते गणपती पूजल पूजेला लावून पूजा करून मग आरती वगैरे करून मग नैवेद्य दाखवून मग ते जेवतो.
हो जेवण करतोस.
अच्छा मग पण पाहुणे वगैरे पण येतात कि फक्त घरचे हा
पाहुणे नाही.
गावी प्रत्येकाच्या घरी असेल ना गणपती
नाही एकत्रच करतो.
हा.
मांडत आता म मोठी जाऊ आहे ती मांडायला लागेल म्हणजे कसं गणपतीच विसर्जन झाल्यावरच मग येते लक्ष्मीला ते आधीच कोणी कोण जाव मग गणपती आहे म्हणले की मग जायला भेटत नाही गावाकडे कोणती मांडते तीच म्हणली. मग सगळे गावाकडेच करून हे करायचं पण आधी जे मोठी जाऊ हे करते त्यांच्याकडे आहे ना अ आम्ही आधीच जातो मग इथंच कधी मागच्या वेळेस इथच राहिलो होत. गणपती मांडत नाही इथल्या सोसायटीच्या देवाला पाया पडतो कुठं तेवढं हे करत बसाव एकदा मांडलं ना ते दरवर्षी मांडावं लागत मग ते मांडूनच मग हे करावं लागते ते विसर्जन करूनच मग दुसरीकडे जायला जमते ते एकदा मांडलं की ती मांडव आमच्या इथ तेच आहे पद्धत एकदा मांडले की मग ते सोडायचं नाही तसच करा शेवटपर्यंतच
गणपतीच तसच आय मांडलं तर मांडावं लागत काही काही जण मध्ये नवसाच असत म ते बोलतात की मी एवढे एवढे वर्ष करीन म्हणून म ते त्यांना चालत म्हणे ते भटजीला विचारून वगैरे चार वर्ष पाच वर्ष किंवा तीन वर्ष असं इच्छा हाय तस तो मांडू शकतो गणपती.
ते पाच दिवसाचाच असेल तर मांडू शकते मग नंतर बाकी माझे जाऊचं पण तसंच ना पाच वर्ष मांडली मग नंतर दीड दिवसाचा ठेवली.
हा.
तसं एकदा पा मांडल्यावर नंतर ठेव दीड दिवसाच का होईना तुम्ही करावच लागते मांडावच लागते म्हणलं. भटजीला विचारलं मग ते मांडूनच मग विसर्जन करूनच येतात.
म आयकड पण असत तुझ्या?
हो माझ्या मम्मीकडे पण गौरी आय गणपती आय.
हम्म म त्यांच गौरी गणपती विसर्जन होतो की असंच तुमच्यासारखा?
आमच्यासारखंच.
दीड दिवसाचा अच्छा म्हणजे
गणपती दीड दिवसच असतो. मग दोन दिवसानंतर ते आता गौरी आव्हान ते हायत ना त्या दिवशी आव्हान देतात. संध्याकाळी ते टायमिंगमध्ये पूजा वगैरे करून. पाटावर मांडता आधी आव्हान द्यायच मग दुसऱ्या दिवशी अ सकाळ म आम्ही रात्री बारापर्यंतच मांडू बाराच्या नंतर हे करत रात्री बारा वाजे मंडप रात्री आम्ही झोपतच त्या दिशी.
हा हा.
नंतर सकाळी सकाळीच काही एक दिलु अस आम्हाला दोन वाजतात. कधी कधी झोपायला सकाळचे मग दोन तीन तासच झोप जास्त वेळ झोपायलाच भेटत नायत त्या दिवशी मंडप वगैरे ते सगळं सजवून हे करून गौरीच ते साडी नेसवतो गौरीला.
हा हा.
हा ते सगळ सजून साडी नेसून दागिने ते घालतो.
हा नाय त्याला पण ते असं फराळ काय जा स्त बनवाव लागतो ना वेगवेगळ? हा तुमच्याकडे काय काय बनवतात?
आमच्याहिकडं खाजी, करंजी
हा.
बदाम फूल म्हणतात स्वस्तिक म्हणतात.
हम्म.
लाडू रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू
हम्म.
हम्म, बरोज हो स्वतः घरीच बनवतो. मी बनवते म्हणजे ता-ताई तळते नायतर मग ताई बनवते मी तळते अस. आम्ही दोघीच राहत गावाकडची. ते नंतर येतात ना सगळे वेळेवरच येतात मी आणि आम्ही आधीच जाते ना. गावाकडे मी मी करू लागते मंग काय काम.
कशाचं बनवताय.
ते रवा रव्याचच राहते सगळं आणि त्याच्यात अ करंजीमध्ये भरायसाठी आम्ही खव्वा आणतो म्हणजे खवा विकत आणतो.
हम्म
अ खवा खव्याचे बनवतो खवा आणि गूळ खोबरकीस टाक खव्याला आधी भाजून घेतो त्याच्यात खोबर खीस टाकतो.
हा
अन गुळ टाकतो. हम्म छान भरतो करंजीच बनवतो. करंजी मध्ये भरतो त्याचेच पुरी पण बनवते येते.
हम्म
त्याच्यात पण भरून तेल अ काय पुरी सारखं असते त्याला काय म्हणतात गारुळी काय गुरुली म्हणतात गुरुली म्हणतात हा हा आमी गुरुळी म्हणतो त्याला
हा हा
ते करंजी कसं अ हे असत्यात ते हे पण असत्यात रावे पण असतात. त्रिकोणी समोसा असतो की नाही हा अस तेेम तसं त्याला रावे म्हणतो आम्ही त्याला करंजी सारखंच बनवतो ते पण हम्म त्याच्यात पण भर रावे, करंजी आणि ते अ गुरुळी. हम्म अन पपडी म्हणतात ते प पुऱ्यासारखं पुऱ्या लाट
पातळ हा
हं पातळत ते पुऱ्या आपण त्याच्यात अं त्याच्यात भरतो आणि लाटतो परत
अच्छा
हा ते पण ठेवतो मांडतो.
हम्म हा.
हम्म तिथे सोळा असतात. सोळा करंजा ते ले ते लक्ष्मीच्या पोटामध्ये ठेवतात. झाकून करंजा सोळा सोळा त्या मोठ्या लक्ष मिला सोळा दोन लक्ष्मी असतात एक छोटी लक्ष्मी एक मोठी छोटी हा एक लक्ष्मीचा मुलगा एका लक्ष्मीच मुलगी असं दोन पिल्ले असतात त्यांची लेकरं ते पण हो त्याला पण त्यांच्या पण पोटाला त्याच्यात पण पाच पाच ठेवतात. छोट्या करंजा बनवतात त्याच्या आणि मोठ्याच्यात मोठ्या करंजा बनवतो अ हम्म चिमण्या बनवतात ते असं मांडायसाठी अलग ठेवतो हम्म सगळंच ते याच्यात बनवून
अच्छा म्हणजे तिथं अ पूजेला मांडायचंय ते वेगळं बनवायचं.
हा खायचं पण त्याच नंतर आम्ही नंतर ते झाल्यावर खातो.
हा हा म्हणजे ते खाऊ शकतो वा हा म्हणजे विसर्जनच्या वेळेला
विसर्जन झाल्यावरच सगळंच खातो आम्ही ते काढल्यावर. हा वाटून घेतोच तो. आता चौघे भाऊ आले ना आम्ही चौघांनी वाटून घेतो तर तू कोणी काही असं म्हणजे आवड थोडं थोडं तर असल ते हा हा थो हो असं प्रसाद म्हणून दुसऱ्यांना द्यायला जमत नाही अ दिलं तर घरीच आलं त्यांनाच खाऊ घालायचं.
अच्छा म्हणजे असं कुणाच्या घरी द्यायचं नाही हा हा हा हा. आणि म इथे पण घेऊन नाही यायचं म?
इथं आलं तर आम्ही घरी आणतो आन खातो घरीच खातो कोणाला देत नाही हा. हा हा.
असंय का मग मजा येत असेल बाबा गावी.
करायला पण मजा आहे खायला पण मजा. पण गणपतीला गौरीला.
आं मग मजा आहे म्हणजे तसं असं पोरांनला पण सगळा बघ वाटतं कि बाबा गेलो की सगळे एकत्र
एकत्र येतात हो ना हम्म हो. हम्म पोरांची पण मज्जा असते.
हम्म पण ते पटपट दिवस निघून जातात कळत पण नाही की किती दिवस झाले बाबा एवढ्या लवकर लगेच सुट्टी संपली.
सुट्टी संपली सगळे पण शाळेतलेच जाणार आहेत ना. सगळ्यांना जॉब जिकडे तिकड असल्यामूळं. जॉब वालेच आहेत सगळ्यांना नोकरी आहेत कोणी घरी बसणार नाहीत.
हा.
फक्त मीच आहे रिकामी विसर्जन तिसऱ्या दिवशी होते ना. त्याच्याार आहे आम्ही विसर्जन झालं त्या दिवशी थांबतो दुसऱ्या दिवशी निघतो.
हा हा.
हम्म.
हम्म पोरांची
. हा पोरांची शाळा पण असते आता ये ना मॉनिटर पण झालं कार्तिकला मॉनिटर केलं. त्याला सुट्टी नाही जमत घ्यायला मॉनिटर हां.
हम्म हम्म हुशार आहे वाटतं मग? हा अभ्यास करतो ना.
हो अभ्यास करतो म्हणून तर हुशार आहे.
हम्म.
हम्म सावत
आणि काय काय नाही तेच म्हटलं आता आमच्याकडे काय गणपतीला या वर्षी काय नाही जाणार आहे? नाही ते आता आधिश्रीचा पण
ऑनलाइन क्लासेस ला. मग त्याच्यामुळ मग ते खाडे ते सैनिक स्कूलचा. हम्म मग तिच्या सोबत मग थांबावं लागणं, खाडे होणार मग ते ऑनलाईन क्लास असते ना. ते खाडे नाही करायच.
हम्म.
म कि मग बघत मग त्याला हे करावं लागतय अं रेकॉर्डिंग करावी लागते.
हां हां.
असय हम्म हम.
हं.
कागत
काय काय म्हणतेय हो ह ऐकु आल. हो हो बोलतेय. किती टाईम आवाज येतोय ना? हम्म ते नेटवर्क येतय न इकडे नाही कट करत. ठेव नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे ना, लाईटच गेली होती हाय लाईट.
आहे का लाईट?
ते पाऊस पडत हाहे लाईट. हम्म.
चालते, आता मला पण कॉफी प्यायचीय, बघते थोड्या वेळाने कॉफी करेन.
पिती मला चहा जमणाच झाल दाड काढल्यामुळं त्रास होत आहेत, गरम जमणाच लेन कॉफी आनल बरच हम्म
किती काढले दात काढायला?
काय तीन हजार घेतलं वाट त दात काढ दाड काढल्या दाड हम्म
होे आक्कल दाढयत
हा आक्कल दाडय तीन हजार घेतले वाटतय. हम्म.
माझ्या पण अडीच हजार रुपये घेतले होते.
कुठे काढलं तुमचं?
तिकडे स्टेशनला तिथे ते पाच पांडे म्हणून आहे ना, तिथे गाडले होते.
हम्म हम्म मग कमी ह्यातच झालं मग तुमच.
माझा आता नाय, किती वर्ष झाली? चार वर्ष झाली. हे माझ कसं होत रूट कॅनल केला होता. मग ते रूट कॅनल केलं होत त्याच्याम मुळ ते क हे झाला.